बोला काही नाही हपयज तयार हा झालं ना जेवण हा आता झोपायची तयारी
बाकी आमचं काय नाही जेवण झालंय बसलो चक्कर मारला
हो ना अ जेवण ते झाले आता झोपायची तयारी चाली
बाकीचे सगळे बरे का घरातले
हा बरे ना सगळं
हम् हम.
तुमचे?
आमचे पण बरे आहेत.
हो ना?
हम्.
हम् हम.
आज काय भाजी केली होती?
मि का आज वांग्याची भाजी केली होती.
वांग्याची केली होती का?
हम्म.
बाकी?
बाकी काय म्हणताय आजुन मग?
बाकी काही नाही आता सहज केला म्हटलं काय चाललं काय नाही विचारावं?
हा ना हम हम काही नाही आता झोपायची तयारी
हम्. घरातले सगळे बरे आहेत का? पोरांचा अभ्यास झाला का घ्यायचा?
नाही झाला पोरांचा अभ्यास, उद्या सुट्टी आहे न पोरांना
हाका.
हम्म त्याच्यामुळ पोर आता खेळताय
हा का? ह् आमच्या पोरांना बॅडमिंटन दिल खेळायला मोबाईल पाहताना सारखे त्या ते्ह
हो ना?
बॅडमिंटन खेळताये ते फोन बगण्यापेक्षा मते बॅडमिंटन खेळलेल बरं णा मुलांनी.
हम्म हम्म आमचे पण खेळताय आता उद्या सुट्टी येत.
हम्म.
नाही काही अजून, काय चालल मग?
बाकी काय नाही आता हा घरातलं आवरल.
जेवणा सगळ्यांचे झाले का?
हो जेवण झाले सगळ्यांचे काय झोपलेत काय खेळता येत काय बसले आहेत
हम् हम.
हम्.
लईच पोरांचा आवाज येतोय
हो आमच्याकडे गावात राहताना मग ते बोरं बोलता सगळे ऐकता
हो ना?
हा.
हम् हम.
आवाज खूप खूप असती हम.
बाकीची माणसं कुठे गेली?
गेले काय फिरायला गेलेत काय झोपलेत हम्म.
हम् हम.
हम.
पाऊस पाणी काय व आज होता का नाही?
नाही नाही वातावरण झालं पण काही पाऊस आला नाही आमच्या इकड
त
नाही
हम् हम
पाऊस तर पाहिजे पण पाऊस काय पडत नाही
हा ना पाऊस कधी ये
होना टमाट्यांचे काम सुरु होतील परत पाऊस पडल्यावर
हा ना त्याला पाऊसच लागतो पण पाऊसच नाही ना
हा ना हम् तोपर्यंत हाय घरी पाऊस चालू झाला का मग काम पण चालू होतील मग मळ्यात जावं लागल.
ह
तोपर्यंत आहे घरी आमचा हम्म टमाटे लावले कि मंग जास्त कामं राहतील पावडर वगैरे मारायला मग पावडरी व्हायला लागत पायसार त्या बांधणी पण व्हाया लागता
हा ना तुम्ही बदल्यांनीच पाणी वाहत्याना
बादल्यांनीच वाहतो थोडंफार सांडलं इकडं तिकडं हे झालं का मग शिवाय देत्या नवरे
हा ना
हा पण म बादलायनीच वायला लागतं
हम
घ्यायच्या घ्यायच्या गपचूप ऐकून शिव्या न परत दुसरी बादली आणून व त्याची
ह् हम् बरं ना
तर ते आहे नशिबात ते काय करणार ना आता
सगळ्यांची एकसारखेेचे
हा
हम्म
ह् बाकी
बाकी काही नाही झोपायचचये आता झोपायची तयारी करायची
झोपायचंय का
हम्म झोपायचीच तयारी
ह् ले अ
अजून
अजून काही नाही आता खूपच आळश येत झोप लागली तर हम्म आंबे खाल्ले ना त्याच्यामूळ लवकर झोप लागती
हम्
हा ना त्यात आमच्या घरचे आंबेत ना घरच्या आंबे मग आम्ही खूपच खातो
हम्
बाकी तुमच्या मळ्यात नाही आंबे वगैरे काही लावलेले नाही का तुम्ही
लावेलेना आंबे
लावेले का
ह्या वर्षी काही जास्त आंबेच नाही आले.
नाही आले का तुम आमच्या आंब्याना खूप आंबे होते.
आमच्या इकडे आलेच नाही यावर्षी जास्त आंबे.
हम्म हम्म. आमच्याकड खूप काही काही फळ तर खूप लावलेलेेत आम्ही.
हा आंबलेचक काय आले नाही जांबळे आंबे
यांना खायला त्यांना नारळ वगैरे सगळं लावलेले त्या मळ्यातच बाहेर विकत आणायचंच नाही.
हो ना.
नाही घरचंच खायचं ओ.
मग अजून काय म्हणत्यात मग
बाकी काय नाही. तेच म्हटलं काय चाल काय नाही विचारावं तुमचं.
जेवण सर्वांचे झाले का तुमचे?
हो आमचे सगळ्यांची जेवण झाली.
हम्म आमच्या जेवणा झाले सर्वांचे गेले. गेले फिरायला बाकीचे?
फिरायला गेलेत का कुठे फिरायला जाता?
हम्म चऊकर चौकात चौकात
हा हा बरोबर आहे.
नाही चौकात
चौकरवर नाही का?
चौकावरून चौकात
बरं गेलं पाहिजे असं माणसांमध्ये थोडस तुम्ही नाही जाते का आम्ही ते सगळे जातो फिरायला.
आम्ही जाऊन आलो फिरून जाल आमचं हम्म.
आम्हीच पण जा चक्कर मारायला जातो. आमची मुलं आम्ही हा.
हम्म.
आम्ही पण आलो चक्कर मारून.
हा ना आमच झाल चक्कर मारायचं झालं. ज कैसेल कधी ते आता अस म्हण ते करते. हं हं. त्यामुळे तुमचा कॉल बघा आता नंतर करती कॉलाला
बस काही नाही आता. अजून काय?
हॅलो.
हा मला कॉल येत होता ओ. हो.
हा हा.
के ए.
कोणचं आहे हम् हम् बरं बर
त्या तर तुमच्याकडे येऊ शकतोय.
हा हा चालेल.
हम्म आल असेत ना लगेच.
हम् नाही नाही नाही आलेला.
नाही काय एक बहुतेक एक त्याच मिनिटाला.
हम्म आला तर बघू.
हम हम् मग काय नाही ार मे
आराम येत घ्या मग आता सध्या आराम करून परत काम चालू झाल्यानंतर म आराम नाही भेटणार.
हो ना
म रोज काम करायचं
ह
आराम नसतो.
अं
आता उन्हाळा आहे म्हणून काम आराम करून घ्या नंतर पाऊस झाल्यानंतर काम असत.
होना
हम् सर
ह संपतच नाही अजून.
हं
काम काय संपतेच नाही काय ना बाकी मजेत एकदम.
चालेल चालेल.
हम्म
पोरांची काळजी घ्या तुमची काळजी घ्या.
चालेल चालेल तुम्ही पण घ्या.
अ
तुम्ही पण घ्या तब्यती
हा आम्ही पण घेतोय आमच्या पोरांची काळजी घेतो आमची घेतो.
चालल चाल म. करु बंद आता करू का बंद ली झोप लागली घ्या झोपून आता. लई झोप लागली घ्या झोपून आता.
लागते हो. च
डोळे बंद होऊ राहिले. हा हा